हॅलो. हम सहा वर्षाखालील बालकांचे संगोपन व शिक्षण कोणते करण सांगते. हॅलो.
हां.
आवाज येना का तुला?
येतोय की बोल.
बोलाय त्याला अभ्यासात सांगाय लागलोय. काय बोलायला लागल्यास तू?
मी कुट काय बोललोय?
ते का का बोलनास?
बोल.
म्ह काय लाकडाच मस्तोड सतरा बोलायला.
ते म सी क्यू वाच की.
वाच आता तू.
अगं जरा लगतच की.
मग आता सांगाल तू उत्तर का दिल नाही?
लक्ष
कुठं जाऊन बसल्यास लक्ष
बोलबोल. तो
नाही. कुठं कालत बसल्या लक्ष
कुट नाही.
काय?
हम्.
ते क्विज वाच की?
वाचतो मी.
हम्म.
वाचतो मी.
अग इथ वाच.
नाही. नाही. तूझ तू वाच ते नंतर
अगं खुळी आहेस का काय?
तू करून ठेवा लागल्यास.
मर वाचते
राष्ट्रपती वा रल महाभियोग प्रक्रिया कोणत्या कलमात आहे
बावनमध्ये काय आहे
राष्ट्रपतीच ते चालवणार त
किती आहे मग ते हॅलो
हम्म
महाबी येऊचं कती
कोलामेचत
एकसष्ट
हम्म
पुढं
भारताला भारताचा उपराष्ट्रपती असेल हे कोणत्या कलमात आहे
बत्तर
प्रशिष्ट
बर पुडं
उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे प्रसिद्ध अध्यक्ष असतात त्रेसष्टौ पासष्टष्ट
का असत
प्रसिद्ध अध्यक्ष
कुठलं पद
त ऐकल नाहीत काय शब्दात ह् प्रसिद्ध
हम्म हम्म हम्म पुढं
उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीची पद्धत कोणत्या खालता
उपराष्ट्रपतीचं काय
उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीची पद्धत कोणत्या कलमात आहे
किती बत्तर
हम् कलाम साहसस्
महागा मणलीस
न म ब का अच्
बपुड
राष्ट्रपतींना समाधानाचा अधिकार कोण देतो कोणते कलम देते एकसष्टष्ट एकाहत्तर बहाततर एकशे एकसष्ट
राष्ट्रपदी ना कुठला पला अधगर
क्षमागान जा
ऑप्शन एक्सेसट तुला काय
एकसष्ट एकाहत्तर बहात्तर एकशे एकसष्ट एकशे एकसष्ट
मला माेत नाही
कलम बाात कर राष्ट्रपतींना सल्ला देण्यासाठी मंत्रिपरिषद असेल कोणते कलम
कलम
कलम चौऱ्याहत्तर पंतप्रधानाचे नियुक्ती राष्ट्रपती करतील हे कोणते कलम सांगते?
किती?
कलम पंचाहत्तर.
पंचाहत्तर.
हम्म.
हम्म हम्म.
भारताचा महान्यायवादी कोणत्या कलमानुसार नेमला जातो? मगाशीच बघितल्यालं बघ मगाशी बघितल्याल भाग पाच मध्ये संघराज्य आणि कलम कुठला?
मगाशी कुठे बघितलेली हे?
इथे दुकानात बघालच की तूच हे मोबाईलवरती कलम संसदेची रचना कोणत्या कलमात आहे?
कोणत्या?
कलम एकोणेंशी. आणि राज्य सभेची रचना कलम ऐंशी मध्ये.
हा हा. टाईम किती झाला?
नऊ बावन्न
नऊ पन
काय करते? हॅलो.
हम्म.
संसदित